हो.
हा हॅलो.
काय करायची?
काय नाही स्वयंपाकाची तयार झालंय.
हो का.
तुम्ही कुडाय?
बरं! मी ईकड वाशीम ले.
सु्ट्टी झाली.
हो का.
ते आता झाले पंधरा वीस मिनिट झाले हूं!
बरोबर, ते बीएम झाली का बदली?
बीएम ची बदली हो झाली.
कधी जाणार आहे तो?
आज चालला की. आज चालला उम्म्म आज नाही, आज नाही उद्या सकाळी चालला नऊ वाजता.
रूम सोडली का त्यांन.
हो रूम सोडली.
हो का, दुसऱ्यान कोण केली का रूम ती अजू, अजून केलीच नाही
नाही दुसऱ्यां नाही गेली प. भाड लयी येईल समजा कोणी राहायला. खालीय सद्या त नाही आलं कोणी, मी विचारल त्यायले, म्हणलं सर म्हनल. वाड. चार नाही, तीन रूम आहेत.
दोन, चार, रूम असतील द्यायच्या. हो का ते नवीन बीएम आला तेच त्यानं
त्यांन केली पण इकडे अलीकडे त्या त्यांन केली वाटत इकडंच कु या रोड वरच केली म्हणे हे सारे क्लासेस आहे हे गोलु शाळेच्या रोड न. त्या लाईन मध्ये केली म्हणे, साडेपाच हजार रुपये.
उद्या सुट्टी असेल शनिवार सेकंड सॅटर्डे.
हा!
सुट्टी असेल उद्या शाळेला सेकंड सॅटर्डे. उ-उद्या शनिवारची सुट्टी असेल ना.
हो सुट्टी आहे न उद्या, उद्या परवा. दुसरा शनिवार, रविवार आहे न उदया.
हो दुसरा न चौथा शनिवार सुट्टी असते. हं काय म्हणे, काय म्हणे?
म्हणला ना सर म्हणलं तुमची रूम म्हणल खाली आहे का, कोनी घ्यायला किती भाड आहे? तेवढंच आहे का सहा हजार रुपये का म्हनलं कमी असल ना म्हनलं. जुनं घेण घरायेत नाही म तेवढुच आहे साहं हजार म्ह लाईट दिल पकडून पडते मणा, साडेसहा सात पर्यंत.
हो का त्याले आम्हाले म्हना अर्ध्या रूम करायचे असत्या दोनच त. हो तर त्याच्यातल्या म्हना तेवढ्या नाही पाहिे आम्हाला दोन रूमच करायचे असल्या त काय?
दोन रूम आसंडास बाथरूम ते आत नही न ते होत नाही ना असं सेपरेट, सेपरेट नाही ना.
हो तरी विचारून पाह त्याले म्हणा म आम्हाला दोनच पाजेत म्हणा त्याच्यातल्या रूमा. दोन रुमा पाहिजेत म्हणा आम्हाला त्याच्यातल्या की ते पाच चार पाच रुपयाचाल्ल भाड लय वतील रे आपल्या नी
हूं
हम्मं
हो ना
वहिणीला केलता का फोन वाढदिवस हाय ती लागला होता.
वहिनी वहिनीलाही केला होता ना फोन. वहिनीला
हो का ऊचलला तूझा
चलला
मले राहायला करायचं राहायला करायचं मग आता काय कवा करू काय माहित आता
करायचं थोड्यावेळान त्यातकाय
म करायला लागल डबल एक
नाहीच वहिणीच बोलल्या फक्त सैपाक वगैरे करू लागल्या होत्या शाळे शाळेत निघेलती लेकर आणि मग ते बाहेर गेलते दादा
त्याची शाळा हो त्याची शाळा आता पण झाली ना दोघायची एक एक की म ते वहिणीचे पगार दे ना म्हणे ते आणि हे हेच्यात दादाची आपली, याची बि याच्या जाग्यावर एक माणूस घेतला.
हो ना दोघायची बंद झाले, म्हणून सांगू लागल्या होत्या.
हम्म,
त काय दोघं घरीच.
ते न पाहाण चालू ये ना त्या म वाशिमला सांगितलेय कधी प ते आपल्या नौओदले येत मी आहे इंटरव्ह्यू चालू म्हणून, पण आता कवा येतात काय माहिती
हा,
ते नवीन बीएम न मग, तिथं नाय का रूम दिली वेगळी घेतली का आता
नवीन बिएम तिथ नाय केली, दुसरी दुसरीकडच केली.
हो का दुसरीकड कुठं काय माहिती ये का?
माहित म्हणजे तेे सांगू लागली नी सगळ्या माहित नाय मला कुठ गेली पण केली दुसरीकड
हो का?
म त्याची फॅमिली नसल नं त्यानं तिच्या साठीच केली असल ती हाय ना
फॅमिली यायले नं ते, फॅमिली येऊ राहिली ना त्याची, एक दोन दिवसात
म फॅमिलीचीच रूम केली सल म त्यांनी चांगली
हम्म, फॅमिलीची केली ना, दोन रूम आहेती.
उद्या मालेगाव जायचंय मले, मालेगावच्या दोनच शाळा आहेत.
कोणत्या कोणत्या?
काय ते नाव नाहीत माहीत, आता त्यांचं जवळ लिस्ट हाय. उदया समजलं आता तिथून करून, येऊन मग काही वाशिमची करावं लागतील.
हो का, त तुम वाशिमच्या करायच्या का?
हो वाशिमची एक दोन हाफिपिस राहिल्या ना, हापिसवाल्याना मंगळवारी बोलवलं. आता ये बाकीच्यांनी दोन दुसरी एखादी शाळा करा आता उदया लवकर होती व वापस, ना दोन शाळा करून
हम्म हम्म.
सोमवारी मग गुरुवारी झाला.
अकरा हा हम आपला रविवारी पॅरेंटस मीटिंग आहे मम्मी आता.
हो, आता
हो, तुला आता तिथून यायचं
कधी म्हणल तेव्हा जायच, उद्या थोडी म्हणलं, उद्या दुपारून चालली, ना हम नाही म्हणे रविवारी
हो.
आई म्हणू लागली मले आता, मला रविवारी यायच होतं म्हणे तिकडं, वाशिमले.
हा.
पण, काय कराव तर ते म्हणे, इकडे ते आहे साड्या इकडे द्यायच्या राहिल्या म्हणयले. देत देत होती म्हणे, रविवाराकडे येे-येणार होती म्हणे नंतर. हा.
मी असं करतो मग आता, उद्याच संध्याकाळ जातो.
हा.
हाय ना. तर, उद्या रविवारचा सकाळी जातो मग औरातनी जातो ते, करतो. भेटतले? नाही ते घेऊन येतो म रविवारी.
रविवारी डबल वापस नाही तर मग मी घेऊन येतो हीतं.
काही पोहोचतील.
माझं विचार होता मध्ये हा रविवारी यायचा तिकडं
हो मग आई तिकडे राहील नाही तर इकडे राहील मग माउशी इकडेच राहायच नाही काय.
हम्म.
अले सोमवारी मग इथून जातंय त्या चौकात. करून येतो.
सोमवारी कुठे जायचं?
सोमवारी, मंगळूर, नाही नाही अ अ
रविवारी.
हां?
ह पीठ असाल पीठ. रविवारी येतात नाही.
पीठ घेऊन येतो ना उद्या. हो येता नि त्यांनी रविवार
रविवारचं. उद्या शनिवार आहे ना उद्या नाही ना पीट मग. उद्या उद्या सकाळी संध्याकाळ.
मग मला उद्या जाऊन वापस या लागलं पेटून मग उद्या साहील ला घेऊन या लागेल मग मला डबल रविवारी. जा लागेल ना घरी
आता रविवारीची येवजी उद्याच या ना
उद्या मली जावं लागल मग मले जावं लागल उद्या आणि उद्या तिला घेऊन याय लागल आणि रा परी इथं राहिल मग दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारच मग तू तिले तिकडे घेऊन जा. चालते ना.
तुम्ही उद्या, उद्या तुम्हाला तिकडे जायचं म्हणता मालेगावला आहे ना. म्हणजे तुम्ही दुपारी येसाल वापस.
अ
हा
उपा दुपारी वापस येसाल. इथून डबल आईले घ्यायले रीटनली जासाल. अ रिटर्न तुम्ही दोघ जण इथ येसाल.
हो
आणि डबल मग पार्टी रविवारी वापस जासाल. हे ना.
हो हो डबल वापस जाईल रविवारी.
चालत जा
रविवारी सध्याचे डवर फिवर करून मग मग रविवारी डवर फिवर करून, संध्याकाळी डबल वापस येतो मी.
हा चालते ना. आणि ना रविवारी म्हणा ह्याज्या ऐवजी उद्याच म्हणल का त्याले या म्हणून. उद्या दुपारून, आहे का नाही.
शनिवारी, आहे काय नाही तू फोन लाव. येणार होती म पॅरेंट मीटिंग आहे तर काही ना होत नाही.
हो हो सांगते.
हम्म
हो ते घेऊन या लागल.
हम्म
पाणी नाही पडायला म्हणते तिकड. पेरण्या झाल दोन तीन दिवस झाले.
हो ना
पाणी पाहिजेच होत ना. इकड नाही पडल ना वाशिमले. दोन तीन दिवस झाले.
नाही इकडे नाही पडला. तीन दिवस झाले इकडे सुद्धा पाणी नाही. इकड आना.
वाऱ्याला पडला काय? म्हणत का पाणी नाही झाला तिकडे.
वाऱ्याले पाणी, हो वाटते पडल वाटते वाऱ्याले. काम थांबल्या अग‌. आज नाही पडला म्हणून त्या दिवशी चालू होता. नाही काय मी विचारल नाही वाटत बहुतेक. पडला का नाही.
हो का
हम्म
आपल्याला पाहिजेत ना अर्जेंट.
हो ना काहीच नाही आपण.
पडगावकरांचा फोन आलता. पडगावकर भेटली होती का त्याची वाईफले तु.
प्रधान सरची वाहीफ असते या घरी दिसत नाही इकडे जास्त. म्हणजेे येत असल.
येत नाही का आत्ता फिरायला. फिरायला येतात ना रस्तावर इकड समोरून.
हो आता मी नाहीच नाही आम्हाला इकडे फिरायला.
हो का येत असत आज फिरायला कोण दिवशी भी नाही जास्त. त्या काकू वगैरे फिरायला राहता. तर
हूम्म आता नाही तो उशीरा येणार नाही लवकर येतोय काही काही उशिरा तिकडेच फिरत असतोय.